हॅलो! हा आवाज याला तुला माझा?
हो तुला याला माझा?
हो हो हो झालं चायपाणी?
हो, तुझं?
हो, झालं. माझं पण झालं.
झाल का.
हम्म,
कशी आहे तब्येत?
छान आहे ना. तुमच कस?
भारी आहे. माझी पण छान आहे.
चालतय.
पाऊस आहे का नाही?
हो, पाऊस आहे. इकडे म्हणजे असा खूप नाही आहे. झिरमीर झिरमीर आहे. पण थंडी आहे. त्यामुळे थंड थंड वातावरण आहे. घरात एकदम.
हो ना. इथ पण आहे तसं थोडं थोडं थोडं थोडं. कंटिन्यू चालू आहे. त्यांन असं थंडगार पडलेलं आहे. सगळं असं चिकचिक चिकचिक.
हम. हो का आम्ही खाली जातच नाही बाबा. आमची रूम वरती आहे त्याच्यामुळे खाली जायचा विषयच येत नाही. घरातल्या घरात पण एवढे थंड लागते. बसून आहे मग सद्धा अजून स्वयंपाक वगैरे काही करायला घेत
बाहेर जाण्याचा काय?
स्वयंपाक वगैरे करायचा विचारच केला नाही. म्हटलं, अजून मग थोडं आणि करता येते. आरामात.
हो. खिचडीच बनवायची मस्त पाऊस, भजे.
भजे काय आम्ही दोघं खातो. माझी मुलगी ही खात नाही.
हो का.
हो, आता बनवले होते. दोन दिवस आधी आम्ही.
हा मग ती नाही खात. तर दोघासाठी बनायचा कंटाळा
हो ना नाही तस त्यांना आवडते.
हा
त्यांना हीच कसं आहे की त्याना कांदा वगैरे, हो. ती भज ती खायला पाहते पण तिला मग त्याच्यामध्ये कांदा चालत नाही. सांभार चालत नाही. जिरं चालत नाही. मिरची जायशी नाही. हे तसेच करते आपण ते.
नाही मीट टाकून.
हम् आलू भोंड्याला कसं करतो सेम तशा याचे दिलेले ते खाते.
हो का.
हम्म, खूपच आहे. खाण्यामध्ये ते पोहे तिला आवडतात. पण पोह्यामधलं सगळं काढून टाकते. कांदा वगैरे
चटणीचे फिरून द्यायचे आहेत मग ते पोहे.
तिला तिच्या मनासारखी पाहिजे म्हणते पोहे. हम् कधी कधी हो. भात वगैरे जास्त असलं की, म्हणजे खायचं असत तर जास्त माहित असत. की भात वगैरे शिल्लक उरलेलं असलं की मग मी पोह्यामध्ये मिक्स केला एक दोन वेळा ते पण छान लागते ते म्हणते तू टाकते मण ते पोह्या म्हणे मम्मी मला तुझे पोहेच नाही आवडतं. तू मा सारखे बनवतच नाही म्हणती ते ना आता खाते आता तिची मा नाही तर आता छान लागते माझ्या पोहे तिला
आता नाही ना ती जवळ म्हणून खात असेल ती आलं कि त्याच्यानंतर डबल मणा नको म मी तू नको करू नाही आवडतं मला तुझ्या हातचे पोहे
मला म्हणती तू सगळं चांगलं करत हो सगळं चांगलं करतं मम्मी म्हणते म्हण तुला पोहेच येत नाही म्हण.
पोच जमत नाही म्हणती
हो सगळं छान बनवती म्हणती सगळ्यातलं ते खाते काय तिला विचारावं लागतं सगळं फक्त टेकू टेकू टेकू टेकू खाते.
तो चुखचा असर
बस आपलं लोणचं असते त्याचा मसाला बी खाते लोणच्याचा मसाला आवडते ह लोणच्याचा मसाला झाला. केचअप झालं ते जाम झालं पण आम्ही आणत नाही जाम केचप वगैरे घरी जास्त
हो का
देतच नाही तिला कधीतरी मूड झाला तर
आवाज लईच कमी यायला लागला.
ऐकायला येत नाहीये काहीच?
नाही यायला लागलं पण एकदम हळू
पंचायच
ते एक तर कसं आहे या मोबाईलचा आवाज झालेला आहे एकदम कमी
हा हा
त्याच्यामुळे ना ते अ व्यवस्थित ऐकायलाच नाहीयेत.
हो म्हणूनच येत नसल मग तूला कदाचित माझं आवाज
हा त्याच्या मुळे येत नाही बहुतेक
मला व्यवस्थित येत आहे तुझा आवाज
हो का त्याच्याच मुळे येत नसलं मग कदाचित मग आखाडीला चालली की नाही घरी?
नाही आखडला नाही ते पहिले पहिले असतात सण आता कुठं आता खाण्याची सोय होत नाही नाही ओ आपण गेलं-
हो हो आता राखीला डायरेक्ट
आता राखीला जाऊन येईन मी. आखाडीला वगैरे नाही राखीला पण बघतो म्हणा मी जर गेली तर जाते ना तर मग माझ्या भावाला बोलून घेते ते नाही मीच म्हणते पहिली गोष्ट हम्म तो नाहीच म्हणते पण त्याला मी याच्या आधी पण बोलवलेलं आहे. तू येशीलल तर बाध म्हणते नाही तर मग राव दे म्हणते ते मलाच धमकी देते. बघू आता काय करते यावेळी हो जायचं काही प्रॉब्लेम नाही पण बघू आता काय होते ते हम्म नाही तसं मीच मीच जाईल म्हणा
हा हा
हम्म ते तरी येणार नाहीत. हम्म.
हो का?
काही काम वगैरे आलं की होतेच ना काही सांगता येत नाही.
हो ते होतेच तसं.
आधीच नाही म्हणू शकत पण त्याला मी गेल्या वेळेस पण बोलवलं होत ये म्हटलं नाही म्हणे येचीं त बान नाही त मग राहू दे म्हणे ते असं आहे की त्याचे हा मित्र पण येतात. मी आली की
ते त्याचच येच करते.
हा त्याच तेच करते त्याचे मित्र वगैरे असतात मग त्यामुळ वाट ते जाऊ दे चल. ते नाही येऊ शकत ना ते जरी आल तरी.
हो ना. म्हणून ते बराबर आहे ना मग त्याच बाकीच्यांना बांध ते त्याच्यामुळे मग
हो ते बोलते बि ना मग मला. येशिंत बांध नाही त राहूदे म्हण ते त्यायला तू ते वाट पाहतात. फोन करतात म्हणते. आली का नाही आली म्हणून तुला यायचं त ये.
आत असतील ना?
हो ते फोन करतात ते दरवेळेस फोन करतात मी जरी नाही केला तरी ते. करून म्हणते आली नाही का? आली की फोन कर. हम्.
ती एकदा सवय पडली ना की सवय पडून जाते त्यांना पण.
हो ना तेच त म्हंटल ना? आपोआप.
हो ना? पाऊस भरपूर यायला लागला आमच्या इकडं.
वाढला का आता?
आता खूप वाढला.
आमच्याकड नाहीय बघ. सध्या काही सांगता येत नाही.
जरा जोरात बोल. तुझा आवाज मला काहीच नाही याय लागला.
आमच्या इकड नाहीये म्हणलं सध्या अजून बघू आता.
येऊ शकतय काही सांगता येत नाही हो का?
ते असं एक ठोक एक ठोकीती य की काय मिळा
हो काही सांगता येत नाही पावसाचं. भरोसा नाही ना काही पावसाचा.
हो ना?
त्याच्यामुळे बाहेर बी जायचं होतं. ह ह.
आमच्या ह्यांना बाहेर
काय म्हणटली?
आवाज बाहेर पाठवायचं होतं म्हटलं यांना नाही थोडं प प त्याचं काही सांगता येत नाही म्हटल्यावर लवकर जायला लागेल. ते इंन्स्टाग्रामला रील बघू होत होती केकची. मग - करून खाव असं वाटत आहे. केक केक ची रेसिपी ह रवा केकची.
केली का तू?
नाही तेच रेसिपी बघितली. मी म्हटलं त्यांना, सामान आणायला आणि मग, हो, आज तेच करून बघाव म्हटलं रेसिपी थोडीशी सोपी दाखवली. हो, म्हणजे कधी मी घरी नाही बनवला बिस्किटचा बनवला होता. या आधी
हम हा.
बिस्किटचा ट्राय केला होता. बट दुसऱ्या नव्ह बनवला.
एक काय क्रीम
हे बघू. आता यावेेळेस, नाही. रवा केक, रवा केक. रवा रवा केक आहे. रवा केक.
रवा आहे का?
हा रवा केक आहे. मग म्हटलं बघाव करून,
काय ते
हा. बोललेत ते सांग. काय पाहिजे ते सामान आणून देईन मी. बघू आता. म्हटलं कॉल करून घ्याव. अह
कॉल करून घेतला ते सगळे पाणी चालू आहे. आता काय माहित कधी नेटवर्क राहत नाही राहात त्याचा पण, प्रॉब्लेम होते ना. नेटवर्कचा पण,
हो. पावसाचं काही सांगता येत नाही.
काय माहित?
नाही पाऊस चालू आहे. तिकडे तर मग,
हॅलो,
हा हा आवाज नाही आला का?
हा आत्ता यायला लागला. आवाजच नव्हता येत. आवाजच नव्हता येत आता यायला लागला.
बहुतेक व्हा लागला मग नेटवर्क
पापाला फोन कर बरं बाबा. ते पाऊस खूप चालू आहे ना. त्याच्यामुळे ते पत्र्यावर वाजाते आवाजच नाही येत नाही.
जास्त याला लागला का?
हो ना. जोरदार चालू आहे.
हम्म.
कन्फर्म सुरू झाला.
हो का.
कशी आहे मग रव्याची रेसिपी करून बघायची असते ना.
हो आज करूनच बघणार आहे.
करून बघतात.
आज करूनच बघणार. हा आज करूनच बघते.
जमते जमते. ट्राय करून बघायचं.
हम्म.
असं जलेबी मस्त गरम, गरम तळते काहीतरी खाऊवाटायला आता काय माहीत काय बनवतात ते वहिली भाजी.
हम्म पावसाळ्याचं खावुच वाटते गरम, गरम.
बाबा चिकन आणखो म्हणले तर दुसर आमच्यासाठी काहीतरी बनवा लागन.
तुम्ही खात नसता का?
नाही.
हम्म.
आम्ही नाही न खात. आम्ही तीघी बहिणी नाही खात मी तरी खातो थोडा फार रसा ते दोघी जणी बिलकुल कुलच नाही खात. अगदी थोडं, थोडं.
अच्छा.
ते दोघी जणी खात नाहीन. त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी अस आणा लागते बनवतात. तुम्ही खाता का नाही?
नाही, नाही.
नाही का.
नाही ना.
खायचर चांगलं असते खाणं.
नाही पहिल्यापासूनच नाही खात मी.
पहिले पासूनच नाही खात का म्हणजे आतापर्यंत खाल्लंच नाही कधीच हैना?
नाही त्यामुळे नाही खाऊ वाटत.
अंडे गिंडे?
हम्म ते मनात आलं तर.
कधी, मधी.
हम्म.
हव ओके खायच चांगलं लागते चांगलं असते खाणं.
खावं लागल मग नाही पण कधी मण नाही झालं.
मुलगी खाते का नाही तुमची?
खाते, खाते.
खाते का. बरं आहे तिला तरी सवय आहे खाण्याची.
हो तिला आहे तिचे पप्पा खातात ना त्यामुळे तिला आहे.
काय?
तिचे पप्पा खातात ना हम्म त्यामुळे तिला आहे सवय.
मग घरी आणत असतील ना तुमच्या?